काय?
हॅलो आवाज येतोय का?
हो हो.
हा येतय ना बर बर अग तुझं बाळ कसय तेच विचारायचं होतं बाळ कसंय तुझ
बरंय बरंय तुमचं काय चाललंय.
माझं काय नाही बाळाविषयीच विचारायचं होत काय नाव ठेवलंय बाळाचं
जान्हवी. जान्हवी नाव ठेवलय हो.
बारस कधी झालं.
बारस करायचंय ना आत्ता बड्डेला.
अजुन नाय केले का? म्हणजे एक वर्षाची वाढदिवस आणि बारस संगच करायच ना.
हो यायचंय हा.
हा येणार की कधी करणारये फक्त सांगा. नक्की नक्की येऊ.
बरं
म त्रास नाय नं देत.
आहो खूप त्रास देते.
हो का
हम्म हा रडती. दात निघतायेत ना आता तिला त्यामुळ त्रास देती ती.
हो दवाखान्यात न्हायचं ना गं मग
नेलंत आणलं तिला दवाखाण्यातून आत
मग मग काय तिला जुलाब होतात का?
हो जुलाब चालू झालेत ना.
हम्म त्याच्यामुलं दात निघा
बरय आता
कोणत्या दवाखान्यात नेले होते.
हे साळुंखे हॉस्पिटल मध्ये
साळुंखे चांगला आहे ना तो लहान मुलांचा आहे ना.
हा बर हाय.
ह एक तर लहान मुलांचं कसं असतंय ना हो लहान मुलांचं कसं असतय ना ते ते स्पेशल लहान मुलांच्या दवाखान्यात दाखवलं ना मंग व्यवस्थित त्यांच ट्रीटमेंट होती ना व्यवस्
हम्म तिज कस लहानपणा झाल्या पास ना त्या तिथं स्टेटमेंट आहे ना त्यामुळ
हा तेच चांगलं आहे बाई म्हणजे काही त्रास होत नाय. पटकन घेऊन जात येतं तिथ
हा आहो दोन तीन दिवस काहीच करून देत नव्हती झोप पण आणि काहीच नाय झोप नाही काय नाय
हा आता तिची तब्येत बरोबर नसल्यावर मग त्रास तर हा होणारच ना.
हम्म
त्रास होणारच तिला जुलाब होत्यात म्हणल्यावर.
हो.
दुखत असल्यावरतीसं दात निघत्यात म्हणलं की सळसळ करत असतील.
हम्म, काही ही तोंडात घालती आता दातानीच बे चं झाली हो दातानीच झाली फार जॅम
नाही अजून द म्हणजे बरं वाटत नसेल तर परत एकदा दाखवून आण तिला.
नाय आता आहे बरं. तसं पण हाय थोडं अजून ते दात निघतायत म्हंटलं आपल्याला धाड धुकाय लागल्या कसं होतेय.
हो ते बरोबरच आहे ना दा ते दाताचा दुखणं पण बेक करायचं असतय.
त्यामुळं आता दिन त्रास थोडा
अ एक वर्षाची झाली का ती?
अजून आता आठवाचा म्हणजे आठवा संपण तीस तारखेला. हो.
आठवा संपल नव्वा महिना अच्छा अच्छा मंग राहा रांगत रांगत असेल ना.
अहो ग सगळ्यां जना फिरती नुस्ती. हम्म जरपूरच नाही रायला फिलला
मग तुम्ही ते प्रत्येक घरामध्ये तिला जाऊन देत नसत ना मग ती फिरती आपली
हम्म बाहेर जाती पार
बाहेर पण जाती का अगं जिण्यावरून तिची काळजी घेत जा जरा
दरवाजे दरवाजेच्या बाहेर जाते पार
हा ना पण ते खाली आली कि मग इकडं पायऱ्यां हेत ना खाली मग
हम्म दरवाजेच लावून घ्यावा लागतोय
हा ना फळी लावायची जरा दरवाज्याला म्हणजे ती ओभं पण राहायला शिकण वखर बखर आणलय का तिला
नाही अजून वॉकर नाही आणल हम्मम् ते वॉकर म्हणते ते पाय चकरी वगैरे चालतील ठेवतात पोर त्या मग
नाही नाही तस काही नसतय लाकडी नसतात का ग आता ते दोने हात अ लावून चालतात ते पण छान आहे हे पण सरळ चालत
हम्म ते हो कर नकस म्हंटलं सध्या
हम्म ते आहे बरं आहे धरून चालतात होर बरोबर आणि आपण पण जरा थोडंसं उभं केलं चालायला
नाही तशी चालते कि मग दोन्ही बोटांनी धरून चालते तिची ति हा चालते तशी उभ राहती अजून स्वतः हुन लई उभ राहती पण अस पकडून राहती उभ
हा लवकर उभी राहायला लागली ती
हम् पक
नाहीतर नाहीतर मुलं तर कसं म्हणजे नाही का अ एकदम नऊ दहा दहा महिन्याचे झाल्यावरच झाल्याच्या नंतरच उभं राह पण इथ पळ आहे मुलीच्या जाती जवळ चपळच असतात म्हणायला त्या पटकनना अं कोणती गोष्ट एकदम
लवकर हे करते हा पटकन हा
हो स्वयंपाक झाला का नाही मग तिला खाऊ पिऊ घालायच असेल ना
हे काय खायलाच घालायचंय आता हा केलं ना मि तर तिला काही नाचणी स परत सॉरलेक घरी बनवलेलं तांदळा मुंगाची शिडाळ वगैरे टाकून नाही का हम्म.. हम्म तेच चालू आहे परत गाजर मुगाची डाळ हा डाळीचं पाणी सगळच तेच आता नववा महिना पूर्ण झाले म्हण आप भात वगैरे खिचडी भात तेच करून खायला घालायचं तिला
हो बंद करायच नाही आता पण खाऊ शकती डाळ भात
नाही म्हटलं आता थोडं आठ महिने होऊन दयाव म्हंटलं पूर्ण नाही का म्हणजे मग आता दोन चार दिवसांनी अजून तिची ती बरोबर खाईन मग खिचडी वगैरे हा तोच ये हा
तिकट भात होतो तो तिच्यासाठी खूप छान आहे असं म्हणजे खिचडी भात केला ना पातळ कि तो छान मऊ पण शिजतो ना तो भात
हा असं यो पण होतो ना जरा काय चिकख हा चावायला पण सॉफ्ट
सॉफ्ट हा आ एकदम आणि रव्याची पण रव्याची पण खीर करता येती ना ती पण
खीर येती करता पण मग अ डॉक्टर म्हणतात एक वर्षभर लहान मुलांना साखर द्यायची नाही मीठ द्यायचं नाही.
ची म्हणजे अस नाही का जिऱ्याची फोडणी द्यायची जिरा पावडर अस
हां तसं ओ ओपिट ओप हां.
उपीठ सारखं म्हणजे नाही का असं हो जिऱ्याची पावडर आणि हळद, हळद टाकायची थोडीशी असं ते ते पण छान होतं, म्हणजे असं खीरीसारखं ते पातळं केलं ना मग मिठाचा खातात की मुलं, मीठ पण जास्त नाय टाक तसं आपलं नॉर्मल हे.
हम्म, नाही मीठ आता थोडं थोडं द्याय लागलेय तिला
हम्म. बरे आहे ना ते, म्हणजे थोडं थोडसच पाहिजे जास्त नाय पाहिजे.
हम् थोडस टाकते हच्यात ते बा सॅरलॅक मध्ये मी तसं खातच नाही ती चौ देत नाही त्यात
नाही ना.
हम्म ते मग थोडसं टाकते मीठ तेच्यात.
हा नाही टाकायलाच पाहिजे आणि थोड म्हणजे नाही का असं नॉर्मल ली आ खिचडी भात केला की, त्याच्यामध्ये नॉर्मली आपलं तिखट टाकत जायचं म्हणजे त्याला चव लागती, म्हणजे गोड जास्त खाण्या पेक्षा म्हणजे आपलं नॉर्मली आपलं कसं हिरवी मिरची पण नाही घालायची पण थोडीची हां आपण चिमुटभर मीठ कसं टाकतो तसं चिमुटभर आ पलं तिकट म्हणजे नऊ, दहा महिन्याच्या पुढ चालू कर ते नको आताच करू कारण अं मुलांची पोट पण हे असत्यात ना ग सहन करण्याची ताकद नसती.
हम्म, आता म्हटलं हा खेळ असतोय दिवसात दोन म हाय एक, दोन केळं चार तेच त्याला दिवसातून
हो आता पावसाळ्यात कसं म्हणजे पावसाळ्यात नको एवढी चारू असं सफरचंद शिजवायचं ते मस्त पैकी त्याला मीट घालून शिजवलं ना तरी ते चालतया मस्त मऊ होते ते.
हम् हम्.
बटाटा कसा शिजवतो आपण तसं बटाटा, सफरचंद. आसं चिकूचा गर काढून द्यायचा. त ते गर काढलेले खातात मस्त मुलं.
हा
हा म म्हणजे त्या अंगवठ पण छान होतो ना.
हो हम्म तिजी ना आता तब्येत खराबच झाली ओ.
आ ते दात निघतात ना ग आता. दाता मुळ म ते डीकमली म्हणून एक औषध हे ब ते जरा दातांना लावायचं ना.
डीकमली अं डीकमली कसं त काही म्हंटले आमच्या कि केमिकल वगैरे असत ना त्यात डीकमलीमधे आजकाल हा. मग डेन टॉनिकच्या गोळ्या वगैरे देते तिला.
हा, हा, हा,
जुलबालाच जपत जा कारण पाणी जातं ना अंगामधल तरातीला त्यालाऱ्याचच पाणी पाजत जाते. म्हणजे कसं आहे झुलाब नाही व्हायचे तिथ लहान मुलांची काळजी घ्याव लागते दुसर्या काय नाही ग लहान आहे ना ती खुप अजून.
का आपल्याला कळच नाही काय होत काही नाही नक्की त्यांना बोलता येत नाही.
हा बोलता सांगता येते का ग त्यांना नाही, ना सांगता येत त्याच्यामुळं मग आता का सकाळचा नाश्ता स्वयंपाक हम्म काय म्हटली.
म्हटलं काही करच नाही ना त्यांना
नाही ना त्यांना काय कळत त्यांना नाही काय कळत. मग आता जेवण बिवण करते का मग तस मध्ये सारेलॅक हे चारलं तर खाती का.
हा हॅलो.
खाती का म्हटलं आता जुलाभ होतात ना.
हो हा खाती तशी ती हो येतोय का आवाज.
हो आवाज येतोय म्हटलं. खाती ना बरंय मग ते नाही ते म्ह जुलाब झाल्यावर काळाटा होतो ना ग मुलांचा त्याच्यामुळं स्वयंपाक झाला. नाही करायचंय.
हो का हा माझ नाही जेवण करायच तस स्वयंपाक झाला. जेवण करायचंय तिला खायला घालायचंय.
हो काळजी घे तिची.
हो, हो, हो ह.
हो चालतय ठीक आहे मग कॉल कर नंतर ह.
हो, हो, हो, ठीक,
हो चालत.